हॅलो!
हा आवाज येतोय कोमल तुम्हाला?
हां ताई बोला.
अच्छा मला खूप कमी आवाज येत-
हो आता येतोय.
ओके, सो कोमल माझं ज्योती आहे.
हो हो मला मातोय काय रेंजचा प्रॉब्लेम आहे.
ओके हां हां बोला बोला.
हा येतोय आवाज?
ओके आता आवाज, हा आता क्लिअर आहे आवाज तुमचा.
हो हो
हम्म, कुठे कुठ कुठून बोलताय कोमल ताई?
मी महाराष्ट्रामधूनच-
महाराष्ट्र. अच्छा, हा हा चालेल, चालेल मी पण इथनंच बोलते मी पुण्यामधनं बोलते.
अच्छा अच्छा!
हम्म पाऊस पडतोय काय तुमच्या इथे?
दोन तीन दिवस होता आता बंद झालाय.
हो आमच्या इथे जोरात चालू आहे आज पाऊस.
हो पुण्याला भरपूर पाऊस आहे ना.
हम्म तेच म्हंटलं आज दुपारची वेळ थोडी निवांत मग बोलूयात जरा. हम् काय क तुम्हाला आवडतं का म्हणजे पाऊस आवडतो का?
पाऊस तसा आवडतो पण.
एवढं बाहेर जायला नाही मिळत ना पाऊस.
नाही हो ना हो ना.
ते सगळं आहे बरोबर, मग घरामध्ये मग काय करता. तुम्ही म्हणजे टाइमपास कसं करता काय करता टाइमपास साठी?
काय नाही सिंगिंग वगैरे असतं माझं सुरू. हो हो सिंगिंग, नाटक
ह हा अच्छा ऍक्ट ऍक्टिंग करता तुम्ही?
हा फुल्ल हेच कलाक्षेत्र,
अरे वा! व्हेरी गुड रिसंटली एखाद कोणतं. चांगलं नाटक पाहिलंय का तुम्ही किंवा ऍक्ट केलंय का?
ॲक्टिंग केलं होतं मी माझं संगीत नाटक होतं तीन तासाचं. हम्म त्याचा प्रयोग होता सांगलीला.
ह अरे व्वा! छान ऍक्चुली मी. मी कोल्हापूरला होते. तीन वर्ष आधी एक दोन-तीन वर्ष राहिले होते मी कोल्हापूरला.
अच्छा.
हा त्यावेळी नाच मीरज आणि सांगलीला येणं जाणं होतं माझं. तेव्हाच आता झाले तीन वर्ष आले मी परत पुण्यात आले पण अगोदर मी होते म्हणजे दोन हजार तेवी स मध्ये होते मी तिथं.
अच्छा अच्छा.
हम्म छान आहे म पण आता तीन तासाचं नाटक म्हटलंत बापरे! गळ्याचं तर म्हणजे एकदम वाटच लागत असेल एवढं कंटिन्युअस..
हो ते आहे आणि मेन हिरोईनचाच रोल होता त्यामुळं.
जेवढे संगीत, नाटक म्हणजे मी पाहिलंय मी तर ह्याचंच पाहिलं होत ना. अ मी मूव्ही पाहिला होता इन्फॅक्ट नाटक नाही. मग बालगंधर्व हो आणि आम च्या घरात बापरे! तो मूव्ही बघितल्यानंतर इतकं मग नाट्यसंगीत चालू होतं की बास म्हणजे खूप छानं होत. तर दॅट इज व्हेरी डिफिकल्ट ना स्टेजवर जायचं. थोडं पण तुमचं काही चुकलं नाही पाहिजे.
चुकलं नाही हो ना बरोबर हा मग काय तालात याला पाहिजे.
ह. आणि प्रेक्षकांना पण लगेच कळत असेल ना थोडं पण काही मिस्टेक झालं तर. तिथंल्या तिथे. नाटकाचं ते असतं ना इन्स्टंट लगेच तुम्हाला प्रतिक्रिया मिळते ना त्यांची.
हो ना, हो ना.
छान छान चांगलंय, मग रोज रियाज चालतो का तुमचा? संगीताचं.
रियाज अस हो.
अच्छा. एक ठराविक वेळ ठरवली असेल ना तुम्ही तेव्हा करत असाल. छान आहे खरं. आणि मला तरी रिसेंटली काही अस पाहिलं नाहीये मी म्हणा. पण पुण्यामध्ये पण पुष्कळ नाटक लागत असतात. अ.
हो. ते आपलं देव बाबळी.
देव बाबळी चांगलं हे ना ऍक्च्युली.
हो. पण ऐकलंय मी पण पाहिलं वगैरे नाहीय बघायचं आहे आता ते.
कोण कोणी काम केलंय त्याच्यामध्ये?
अ त्याच्यामध्ये आता नाव मला माहत नाही एवढं.
पर्णपेठे.
अ नाही. म्हणजे मला नाही माहिती.
देव बाबळी कारण मला हे नाव माझं पण देव बावळी खूप म्हणजे त्याच ऍड चालू होत की बघण्याजोगं आहे म्हणून. अच्छा. आजकाल पुन्हा हे यायला लागलं ना संगीत नाटक. पुन्हा लोक पाहायला लागली हो ना.
पाहाय लागलेत हो.
ह् चांगलाय. मग तुम्हाला असं प्रॅक्टिससाठी पण जावं लागतं का? स अ अ म्हणजे तालीम असते का त्याची पण नाटकाची पण?
हा. नाटकाची तालीम असते ना. नाटकाच्या सगळ्यात - - तालीम म्हणजे रात्रीच असतात.
अच्छा.
साडे दहापर्यंत वगैरे.
हो. पण म्हणजे एका प्रयोगा आधी किती अशा तालमी कराव्या लागतात तुम्हाला?
आता हे जे आमचं नाटक होतं हे कसं वर्षभर प्रॅक्टिस केलो. कारण की कसं गणपतीच्या सुट्ट्या परत नवरात्र, दिवाळी. मग त्यात वेळ जातो ना. कुणी येत नाही. त्यामुळे हे चाललं वर्षभर वगैरे तर तीन ताचं म्हणजे खूपच मोठ - - झालं ना. सगळ्यांकडनं डायलॉग पार्ट करून घ्यायचं.
बरोबर. अरे बापरे.
आम्ही किती सव्वीस जण होतो ह्याच्यामध्ये.
हम्म अरे -अरे बापरे. पुष्कळच म्हणजे तुम्हाला तर मेहनत आहे. प्रत्येक याच्यासाठी ना आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे. न काही गाणी. ऑलरेडी त्या नाटकात असलेली जुनीच गाणी ते तुम्ही गातता.
नाही नाही ते जे लेखक लिहितात.
अच्छा तस तीच गाणी आहेत. मग तुम्हाला सगळे त्याचे बोल. त्याची चाल आणि संगीत आणि लाईव्ह म्युझिक असतं का त्याच्यात.
लायवहा.
ते तिथंच वाजवतात आणि मग त्याच्यावर तुम्हाला गायचं असंच हो. वाव्व... अरे कधी आले? कडे पुण्या साईडला त बघायला यायला पाहिजे तुमचं नाटक अं म्हणजे दौरी करतात का तुमचे नाटकाचे?
अं आता सध्याला तर नाही येत, आता हे करायचं होतं पण नंतर कसं झालं हो सगळे म्हणजे बी जी वगैरे ह्याच्यामध्ये झाले खूप जण असे होते की. जे पहिल्यांदाच नाटकात काम करत होते.
अच्छा.
आणि सगळ्यांना. गाणं असं नसतं काय काय जण म्हणजे नॉर्मल पण असतात डायलॉग वगैरे. आणि जे गायक असतात त्यांनाच गाणे.
हा बरोबर अरे आता तुम्ही जर मेन अ पात्र म्हटल्यावर तर तुम्हाला गाण तरी किती साधारण गाणी गाता तुम्ही? एका प्रयोगात.
एका प्रयोगात आमचे भरपूर गाणे होते एक असतील दहा बारा गाणी. हो त्याच्यामध्ये माझेच तीन, दोन तीन होते एक लावणी करत - करत गायचं होतं.
अरे बाप रे डान्स करता - करता नाचत अरे बापरे - बापरे बाप हम्म अवघडे म ते तर कारण अ एक तर नाचतानाच तुम्हाला दम लागणार, त्यात त्याआधी गायचं म्हंटल्यावर अवघडचे. बापरे-बापरे-बाप पण चा चांगलंय म्हणजे अ तुम्ही बऱ्याच वर्षापासून करत असाल ना? त प्रॅक्टिस असेल तुम्हाला.
हां दोन तीन वर्ष म्हणजे असं कसं नुसतं अ सहभागी होते म्हणजे एक दोन मिनटाचे डायलॉग किंवा थोडं - थोडंफार काम. पण हेच एवढं या नाटकातन मिळालं की तीन तासाचा रोल
हम्म - हम्म.
पहिल्यांदाच एवढा मोठा बाकी पथनाट्य वगैरे चालू असतं.
हम्म - हम्म. मग तिथे तुम्हाला प आ अ ड्रेस पण म्हणजे नऊवारी वगैरे असं घालावं लागतं का?
हम्म.
अरे मग तुम्हाला ड्रेसिंगसाठी काही हेल्प असतं का तुमचं तुम्हालाच करावं लागतं?
नाही असतात तिथं, सांग तात म्हणजे नेसवणारे वगैरे असतात सांगतात ते जुन्या काळातलेच नेसावं लागणार ना! पली कशी नवीन आपण नऊवारी असं पायात न घेतो ते तशी नाही.
अच्छा तर ते प्रॉपरली म्हणजे ड्रेसअप करता तुम्हाला म?
हम्म- हम्म
या हे तर अजूनच अवघड आहे म ते सगळे ड्रेसिंग मध्ये नाचायचं पण गायचं पण अरे मेहनतच आहे खरं. टोटल वेगळं क्षेत्र, तुम्ही काही अ ट्रेनिंग घेतलंय का अभिनयाचं म्हणजे कुठे शिक्षण वगैरे याच?
हा आता माझं चालू आहे यम ए हे ड्रॅमॅटिक्स करतेय मी.
अच्छा ओके तुम्ही जिथे राहता तिथनच करता का जावं लागतं तुम्हाला
नाही- नाही तिथनंच.
तिथनच करतात अरे वा चांगलंय हे पण क्षेत्र चांगलंय पण आजकाल मोस्टली लोकं मूवीला वगैरे प्रेफर करतात ना?
हो.
पण अ मराठीश अ क्षेत्रात म्हणजे शेवटी काय न अ नाट तर ते नाटक ए अन जाणकार ज्यांना आव
त्याचा पाया आणि मग पुढं काय असेल ते ॲक्टिंग तुमची.
अगदी बरोबर मस्तच हे गुड-गुड-गुड. चांगलं आहे खरं बघा या निमित्ताने बोलणं तरी झालंय तर आम्हाला कस सं काय असतय काय ए ऍक्ट्रेस शी बोलते मी.
अरे बापरे नाही
अरे मेन लीड आहे म्हटलं होत एक्टरेस झालेय ना तुम्ही
ते आता अजून छोटे मोठे अजून पुढं बघायचं.
हा ना मी तर म्हणते आजकाल तर बरेच प्रेक्षक हे आज तर परदेशात दौरे करतात, देव बाभळी वगैरे पण मला वाटतं परदेशात जाऊन आल्या.
हो - हो.
त आजकाल तर बरीच डिमांड आहे आणि हम्म कला शेवटी कलाए ना? कला थोडीच मरते कधी! तर ते चांगलंच आहे की यंग जस्ट तुच्यासारखे येताहेत त्याच्यामध्ये गुड खूप छान वाटलं खरं मला बोलून बघा तुमच्याशी चांगलंय हम्म त पुन्हा पण मग मे बी आपण बोलूयात पण तुम्हाला कधी वेळ असतो फ्री कधी असता तुम्ही तेव्हा
हो चालेल ना साधा कॉल करू आधी
हम् हम् हा मी तुम्हाला आधी कॉल करेन मग त्याच्यानंतर
नाही परत असं होऊ नये ना की रेंज हां रेंज पण नसती परत त कॉल कट होऊ नये म्हणून
ओके ओके आता होईल आपला पण कट चालेल दहा मिनिट तर झाले ना
हो मग मी रिटर्न करू का तुम्हाला
हो चालेल मला पुन्हा घरा तुम्ही ऍप वर भेटूया
हो हो